हम्म हम्म
हॅलो!
ब
हॅलो! गुड मॉर्निंग
गुड नाईट
हॅलो!
गुड नाईट असतय आता, का गुड मॉर्निंग असतय?
हं हं ते झोपलायसा काय? जागयसा विचारण्यासाठी गुड मॉर्निंग म्हणलो वो
एवढ्या वेळाने कसली आलीया झोप?
हा?
झोपणारच होते, मी
हम्, हम् मग काय चालंय आता?
काय नाही, असाईनमेंट लिहियाची
आ
हम ह एक
अग जरा नीट बोल कि
ऐकू येई ना?
खरंच ऐकू येईना नीट बोल नीट बोल ऐकू येईना
रेंजचा प्रॉब्लेमाय, त्यामुळं हांज
निरलोन नं
हॅलो
जेवायला कायं केलंतासा आज
धपाटे
हम्म
धपाटे धपाटे केलेले. हॅलोन
ह्यातनं हॅलो
आलू काय ऐकू येत नायं काय क्यू बेस
अगं खरंच ऐकू येईना झालयं.
नुसत हॅलो हॅलो हॅलो मी किती बोलते तरी हॅलोच नुस
अगं खरंच ऐकी तुझे ऐकूच येत नय काय आणि म काय म्हणणार सांग मी तूच नीट बोल की जरा
मला वाटत तु मुद्दामुन करतेस
अ आ
मला वाटतय तु मुद्दामण करते.
अगं मुद्दामुण कशाल करू ऐकू येईनाच झालयं तुझं नीट तू नीट बोलोनात झालंच नी, मी कसं तू केलस की बोलतोय नीट
सगळं एक शब्दां एक नीट एक शब्द सुुद्धा ऐकू आला नाय.
काय?
तुझा सगळा एक नीट शब्द ऐकु यायलाय मला तर माझीच हाय ग तु नुसतं काय आणि हॅलो करत बसतीस.
मी मोठ्यान बोलते म्हणून ऐकू येते तुला तुझं मला काहीच ऐकू येय ना झालयं.
मग मी पाच ब्लूटूथ माझ्या गड्यात घेऊन बोलायला लागलोयं गं
काय?
अगं हाय इतक्या दिसताय डोक्यात घालू का काय
काय घालतीस
काहीतरी चुकून एक मिनिट
अग खार खार खार नुसता आवाज यायलाय.
फोन चा आवाज याय लागलाय.
हम्म
फॅन चा आवाज येत अस
हू ते नव्ह बरं राहू ते सगळं बिर्याणीची रेसिपी सांगा की मला उद्या जरा पाहुणी येणार आहेत त्यांच्यासाठी करायची आहे.
कशाला पाहुण्यांना करून घालता बिर्याणी
हॅलो
हॅलो आय हे ब आणि परत हॅलोच करते
हॅलो
हॅलो
हा बोला की,
हॅलो,
हा बिर्याणीची रेसिपी सांगा की जरा बिर्याणी करायची होती.
हम्म.
हॅलो, हॅलो काय मुद्दाम न करत्या काय गं बाई हॅलो,
मी
मी आलो, तू पण आलो मण काय
अगं तू आता हसता अगं तू आत्ता
नाही तू मुद्दामनं करायला लागलीस की नाही.
मुद्दाम म्हणून नाही तू हसताना मला आवाज आला वाट बोल आता बिर्याणीची रेसिपी सांगा म्हणाली त का याचो ओ नाही काय नाही.
मला पहिलं मला पहिलं पनीरची रेसिपी सांगा मग बिर्याणी
नाही नाही मला पहिलं
हॅलो,
सांगा की. अहो पनीरची रेसिपी सांगा पनीर करतो आणि मग बिर्याणीची रेसिपी सांग.
तू किती नालायक तेस गं.
सांगा माझी रेसिपी मोठी हो तुमची छोटी आहे.
छोट हा मग छोटे आहे तुम्हाला माहित आहे कसं करायचं कशाला मला माह दिर त्यांनी मला कसे करायचे माहितच नाही कारण की मी नॉनव्हेज खायत नाही.
मग कशाला कर तायसा
पाव्हण्याच्या साठी करायचेंय माझ्यासाठी नाही.
पाहुण्यांना कशाला चालतायच एवढं पाहुण्यांना
करायला.
काय काय असं काही एवढं करतात पाहुून.
तुम्ही काय करतायस मग डाळ भात करतायसा.
हा चपाती करायची, बटाट्याची भाजी करायची, भजी करायचं, सांडग भाजीचं डाळीची आमटी करायची, फोडणीचा भात करायच, झालं.
ह हा बटाट्याची भाजी कशी करतायस?
तेवढं येत नाही ओ तुम्हाला
अ
येत नाही त माणूस
येत नाही आम्हला बटाट्याची.
बर बटाटे उकडून घ्यायचे.
हा मग कसं उकडून घ्यायचं ते.
तेव व्हय.
हा.
अ असं पाणी घ्यायचं. पाण्यात बटाटा टाकायचे. मोटर मध्ये पाणी गेल. ते काय माहीती नाही, अंदाज. मला, अंदाज माहीत नाही मला, बटाटे भिजाय पाहिजे तेवढं पाणी पाहिजे बघ.
हा-हा, बर-बर. मग काय करायचं, कुकरच्या टोपणाची शिट्टी काढायचं आणि लावायचं काय, शिट्टी घालून लावायचं.
शिट्टी घालून.
हा-हा मला वाटलं शिट्टी काढून.
बघ तुम्ही चाबऱ्यागत मी काही तर सांगताना बोलतायसा मध्ये-मध्ये. तुम्हांला येत असल्यासारखं, मग कशाला मला विचार नाही, हा.
हा. हॅलो.
बट-बटाटे उकडून घ्यायचे. परत मग, बटाटे उघडल्यानंतर त्याची साल काढायची.
हा-हा.
आणि साल काढायचा आणि मोठ्या काप, मोठं-मोठं असं काप करून ठेवायचं.
हम्म.
बटाटाच, मग कांदा चिरयचा उभा.
हम्.
मिरची चिरायची.
हम्म, हा-हा.
कांदा, मिरची तेलात घालून भाजायचं.
हा.
आणि मग त्याच्यानंतर, हळद टाकायची थोडी. मीठ टाकायचं चवी पुरतं.
हम्म.
तुझ्यात बटाटा चे काप घालायचे.
हम्म.
आणि ते, मस्त पैकी मिक्स करायचं.
हा-हा मग बटाटू गिर शिजवायचं काही कस अर् धकच शिजवाय च.
नाही-नाही. असं गिर पण एकदम नाही शिजवायचं, पावभाजीला शिजवत तसं. आणि् एकदम, कच्च पण नाही ठेवायचे.
पावभाजी पण येत्या तुम्हाला करायला, हॅलो.
शिजायला पाहिजेत बटाटे फक्त, आणि ते ब त्या शिजल्यानंतर घालून हलवाई च स्ववस्तिती. आणि कोथिंबीर टाकायची.
हा-हा म पावभाजी पण येते तुम्हाला करायला.
नाही खायला येत्या ती, मला आवडते पावभाजी. पण कधी, केलं नाही मी कधी.
मग सांगाल की कशी करताय पावभाजी.
नाही केलं मी कधी, मी असच बाहेरच खाते, बाहेरचे खात. तोय ओ.
बाहेरची खातायसा येत असून सांगना झालायसा आणि असं करताय गरीब
नाही नाही खरंच मी कधीच ट्राय केलं नाहीये. कधीच नाही ट्राय केलं नाय. हा तेवढंच एक ते चांगलं बटाट्याची भाजी आणि चपाती संग खायच ते.
आणि मग चपाती कशी करतायसा?
भाकरी करायची.
आता तर म्हटलं अस चपात त्यानी बटाटू भाजी मग चप्प करतेयस सांगा की?
नाही हो जेच्या तेच्या आवडीनं कोणपण कायपण खातयं ना.
ह म मला चपाती कशी करतात जरा सांगा की मला येत नाही चपाती करायला.
ऑर्डर करा हो तुम्ही कशाला करत बसताय घरात.
अहो शिकायला पाहिजे कि पुढं अवघड व्हायचं सगळं.
पुढचं काय पुढचं कशाला कोण बघतय?
आ.
पुढची काळजी कशाला करतायसा.
हम्म कराय लागतीया कि बा
एवढी कशला करायची काळजी
हॅलो.
एवढी काळजी कशाला करायची ना म्हणाले.
काय ऐकूच येईना हॅलो.
हॅलो.
हॅलो आता मला काही फोन करू नकासा काय मी झोपणार हायं.
तुम्ही कोम्या मधी मधी कोम्यात जातायसा काय? ऐक कूच येत नाही तुमच काय ऐकाय तुम्ही मुद्दामनं असं तैसं मीक मी केल्यावर न कॉल नीट बोलत नाहीसा मी कसं तुम्ही केल्यावर न बोलतोय नीट.
तसं काय नाही रेंजचा प्रॉब्लेम व्हायला लागलाय आणि मी काय सांगाय लागलोय ऐका. परत आता मला परत फोन परत फोन करू नकासा मला आता मी करतो फोन.
नाही नको आता मी पण उचलत नाही मला पण बोलायला येत नाही तवा मग